हॅलो माहिंदे वाट
हहहहा
बोला की. कामगार पाहिजे की.
आम्ही आहे बघा पाहिजे असेल तर.
तुम्ही काय येतो म्हण तसा आल तुम्ही काय येतो म्हणसा आल नाही का.
आमच्या तर हाय चौघस
सकाळी अर्जंट पाहिजे हो तर मग पोरग्याला फोन लावला कुठल्या. अ ते नव्ह आमच्याच अर्जंट पाहिजे आमच्यात सकाळी एक अर्जेंट पाहिजे होतो.
बरं
काय अर्जंट पाहिजे मतेच बहिजूला ते वर्ग भेटले की. मग आता ते गेलोय चांगले वाजवाला.
कुठ सांगलीला?
सांगलीला व्हय.
हम् हम् ते ह्याच्या पेक्ष फॉर्म भरलेत बघा. एका ठिकाणी फॉर्म भर त्या रेणुका मंदिरमध्येध्ये फॉर्म भरयल्यात.
हम् आम्ही ऍडमिशन करून घ्या रे अ पूर्ण बघा पाहिजे. सांगतो की तुम्हाला फोन करून.
चालत लग्न झाले की नाही तुमचं?
आमच्या अजून लगीन नाही झालं हो.
नाही ब झालं अस बोलाय त्यावर. झाले दोन व झाले कि तीन मुले आहेत.
हम
एक मुलगा
या या या
दुरळा
हम्म आणि काय?
काय ना बघा नि म्हण चाललाय संसार. कामाला जायचं चहा प्या प्या चहा तुम्हीच करताय?
व्हय चहा आम्हीच करतोय टपरी घातली नव्ह आता.
काय केालतोसा.
द्या तारीख त्याच घरात मीच करते हो कोण करत नाही मी एकटाच करतो.
हम हम
प्यायला हाच बघा सगळे
बर बर हालच हाय की व तुमचं हालच हाय की लई.
होय मग तुम्हाला काम आले का नाही कुठं?
काम आहे की
ते माझ्या मित्रांला एक काम आहे अ ते मीतर्रान एक काम सांगितलय
ह् कसलं काम
काय ते वेल्डिंगच काम आहे ओ
कसले
लाकडाला वेल्डिंग मारायचे
लाकडाला
वेल्डिंग मारायचीय ओ
मारूया की
त ते सांगतो म्हणलाय तो पोरगं ते
हा हा
तुम्हाला फोन करतोय की
चालतय की एका अप पॉइंटला पंधराशे रुपये आहेत एका पॉइंटला पंधराशे रुपये आहेत
आणि तेन मित्र आमच सांगलीवाला जावं म्हणून
हा हा चालतय
म्हणून म्हणलो आता काय हा हुपरीत जाऊया
त्यांच्यात एकवीस हजारला चांदी आहे काय
हो
हम हम चालतय चालतय
म काय नाही
काय बघ म्हणय दाय निम त
तुमचं ऐकू येईना झालंय हाय आम निवांत हाय खाये वाा
बरं जेवला का नाही दुपारी
ज जेवलोय की
ह् बरं बर टायमाला जेवत जावं गोळ्या टायमाला घेत जावा
आह
तुम्ही पण काळजी घ्या का
हा नाही नाही काय आता फिरायचं वय नाही आमचं
फिरायचय काय होतंय त्याला
आत्ता तर म्हणलं तर कुठे वार वार फिरू नका स नाही फिर म्हटलं वय नाही आमच त्याला काय होतय फिरा जाव म्हणतोसा सगळ तोंडाला आहे की दोन तोंडाना बोलतासा
ह मग काय म्हणत्या तब्येत
हाय बघा चांगलय
अ बरं आहे नव्ह
तुमचं कसंय हय हाय तुमचं कसं काय
मग पाऊस पडलाय काय नाही तिकडे
पाऊस काय नाही
का
आता चार पाच दिवस झालं
आमचे आमचे इथं बुकना पाडाल्यात
आमटी हॅलो
हॅलो पाऊस होय आमच्याकडे बूकणा पाडालंय
बुकना पाडाल्यात कशाचा बुकणा आहे ह्यो
पावसाचा बुकना वरण पडलाय
हा पावसाचं काय चौकन चौकन पीस पडत्यात व्हय त्याच कंडक कंडक केल्यात आणी बुकना पडालाय त्याचा
होय येेणार काय आमच्याकडे वातावरण चांगलं हाय ओ फिरायला तेन
हो कोकणातलं वातावरण असंल
हम्म
चालतंय चालतंय कुठलं गावं तुमचं
काय नियोजन आमच व्हय
हा कुठल
फुकरटवाडी फुकरटवाडी
फुकरट
हा फुकरटवाडी
हा ह आज जंगमवाडीचा हे बघा महाप्रसाद
ते फुकरटवाडीला लागून ते नाही काय ओ कुठलं गाव आहे की आहे
बोरगाप
खुळ मानकापूर
खुळ बेडकीयाळ
वोचिकी
हा वचिकी वचिकी
हा बरं बर चालतय
काय नियोजन
कुठ हे्यात गेलासा काय तुम्ही आवाज एवढा मोठा यायलाय नरकत बसलासा की काय हॅलो
हॅलो
आवाज एवढा मोठा यायलाय नरकात बिरकत बसलासा की काय हा
ये भामट्या
भांड तेन धुऊन द्यायलासा काय
भांडी नाही ते चहाच्या वाट्या काढालोय ओ
हा हा म्हणजे तुमचं हॉटेल आहे काय मोठं
हॉटेल नाही चहाची टपरी हाय म्हूणन सांगलोय मागच्यान आणि काय विचारलासा तुम्ही तर
हा हा
कुठं लागलाय फोन, कुठं लागलाय फोन
आह
कुठं लागलाय फोन
काय ऐकू येईना दादा
कुठं लागलाय फोन
कानाला
काना लागय कोणी ऐकलं नाही काय नाही उग पासलावय
ह
तुमची ओळखी नाही आमची ओळखी नाही उग ब हो
हो आहे
आम्हाला कोयतरावां लाग काय
नाही.
मग थांबा जरा चहा शोधतो चहा चहा शोधतो जरा.
आयफोन घेतलासा म्हण आयफोन चांगला आहे काय?
आयफोन चांगला आहे की फिफ्टीन घेतलाय फिफ्टीन
सिक्स्टीन.
फिफ्टीन फिफ्टीन
फिफ्टी
पंधरा पंधरा पंधरा
हा हा
फिफ्टी घेतलंय ते उद्घाटन होतं काल काल गडबडीत केलाव व्हय काल गडबडीत केलाव उद्घाटन
हा हा
तुम्हाला फोन लावातो तुम्हीला फोन उचलताना झालतासा
बर
काय आता फोन लाऊन दमलाव आम्ही
ते बेंजो पार्टीच कसं कसं काय काय नियम काय चालूय आहेत.
ते व्याजी वाटच तुम्हाला अ जरा नंतर सांगतो की
बर
कसाय माहिती हाय काय ते एक आपला आमचा मेन माणूस हाय काय नाही त्याला पण विचाराय लागतंय अरे मेन माणूस येत नाही.
हां.
मग चिडलं की कोणाला ऐकत नाही मेन माणूस.
बर.
हो.
चालतय.
मग आणि काय बरय ना.
हाय बराय बघा तुमचं कसं काय?
हाय बराय बघा काळजी घ्या उगाच दुसऱ्या नादाला लागत बसू.
नाही नाही आणि आज जंगामडी मध्ये महाप्रसाद आहे बघा.
घराला पाणी लागलंय बगा इथन बाहेर पाणी आलंय पाऊस यायलाय आवर.
हम् ह उलाला
मग मग कोण तुमच्याकडे कोण कामाला पाहिजे.
काय
कामाला
काय ऐकूय ना तुमंच सगळं.
कोण कामाला पाहिजे का पोरं.
ह काय कानात खुट्टा घातलास का काय?
काय कुट्ट घातलंय.
बर बरं. चालतंय चालतंय.
हां म आणि काय
काय नाही म तुमच्यात मांजराची पिली आहेत म्हण.
आर आत्ता गाब घातलंय तेन आता थोड्या परवा
बर बर.
काय बोला व्हिडिओ रेकॉर्डय. यधले
अग का घे. ह.